हॅलो
हा येतोय का आवाज?
हा येतोय येतोय बोल की ग.
हं काय म्हणतेस जेवलीस?
हा जेवले बघ आताच तू जेवलीस?
हां मी पण जेवले मगाशीच.
कंटाळा आलाय आग सगळं अंग दुखायला लागलंय माझं.
का ग?
काम करूनच की ग गार्मेंट मध्ये. दिवसभर मशीन वर बसायचं. खूप कंटाळा येतोय ग घरी आल्यानंतर अक्षरशः कनाय अर्धा तास मी फक्त बसून राहते, अस रिलॅक्स मध्ये त्याच्यानंतर बाकी काम करायला चालू करते इतका कंटाळ येतोय. पाय एवढे दुखत असतात. पाठ दुखत असते.
आणि ते दिवसभर बसूनच एकटा क कमरवर तानच कि लोडच पडायच. काम आहे क
पडतोय की अगं होय होय. कंबर दुखते, पाय दुखतात असं एक सारखं बघून डोळे दुखत तर खूप त्रास होतो अग.
अ आत्ता सध्याला काय आहे तिथं शिकवायला तुला?
शर्टिंगच आहे. अ शर्टिंग आहे बरमुडे आहेत हम्म, शर्ट असतात.
सगळं येतंय तुला पण शिवायला?
अ सगळं म्हणजे थोडंफार येतं त्याच्यातलं खरं जेवढ्या लेडीज असतात. त्यांना एक एकच पार्ट देतात शिवण्यासाठी म्हणजे एखादी लेडीज असेल तिला कॉलर परफेक्ट असेल तिला कॉलरच देतात मग दुसरी लेडीज असेल तिला बॉटम मारायच असेल तिला बॉटम मारायला देतात. असं पार्ट वाईज काम असतय. पार्ट वाईज काम केल्यानंतरच पगार पडतो ना ग. ते कसं अंगावरती काम असतना म्हणजे जेवढं आपण काम करेल ना तेवढा आपल्याला पगार पडत असतो. फिक्स पेमेंट वगैरे काय नसतं तिथं. त्याच्यामुळे ते लेडीजला तसचं परवडतंय होय पूर्ण फिनिशिंग घेतच नाही. त्या कारण त्याच्यात वेळ जातो ना पूर्ण शर्ट शिवायला खूप वेळ लागतो. आणि परफेक्ट यायला पाहिजे ना तो पीस, त्याच्यामुळे ते घेत नाहीत सहसा आणि मालक लोक पण देत नाहीत. कसं एका गारमेंटला भरपूर लेडीज असतात. एक पन्नास लेडीज जरी धरल्यास तरी आप प आपल्या शर्ट मध्ये किती पार्ट असतात कॉलरचे दोन पार्ट असतात, एक टॉप एक बँन एका लेडीजला मग बँन बनवायला देतात. बँडला हेमिंग मारायला दुसऱ्या लेडीज ला. कच्चा टॉप करायला देतात तिसऱ्या लेडीज ला त्याच्यावरती त्या टॉप वरती दाब मारायला देतात. आणि दुसरी जी लेडीज असते चार नंबरची तिला ते पॅन्ट आणि टॉप. ते एकत्र हे करायचं म्हणजे जोडायचं ते काम तिला देतात हा म्हणजे पाचव्या लेडीजला त्याच्यावरती किनारे मारायचे दाब म्हणजे किनारीे मार्यायचं काम देतात म्हणजे बघ एकच कॉलर पाच जणांच्या लेडीजच्या मशीनवरून फिरते म्हणजे पाच जणींना काम भेटतं. एका कॉलरच हे झालं कॉलरच त्याच्यानंतर शर्टाच काज बटनपट्टी असते मग काज पट्टी एका लेडीज ला द्यायचं बनवायला बटन पटी एका लेडीज ला द्यायची एका लेडीज ला पॉकेट अटॅच करायला द्यायचं एकटीला पॉकेट प्र्रेसिंग करायला द्यायचं
ह्म ह्म
म्हणजे कसं पार्ट वाईज काम केलं की प्रत्येकाच्या हातात बसतंय ना ते काम आणि त्यांचं पण काम फास्ट होतंय एक एक लेडीज पॉकेट लावणार आहे की नाही पाचशे पाचशे पॉकेट लावतात अक्षरशा पाचशे सहाशे होय. जर हे नसेल ना म्हणजे लायनिंग वगैरे नसेल ना लायनिंगचे शर्ट असले की नाही तर लायनिंग बघावी लागते लायनिंग जुळवावी लागते नाही तर लायनिंग जर जुळवावी जुळवायची असेल तर त्या वेळ जातो ना मग त्यांचे होतात ना चारशे साडे चारशे जरी एखाद प्लेन जर पीस असला एवढ्या फास्ट लावतात ना लेडीज पॉकेट पाचशे साडेपाचशे सहाशे एवढं कव्हर करतात.
मग त्यांना तेअ म्हणजे एक पॉकेट लावल्यावर त्यांना किती रुपये मिळतात मग?
एक रुपया रेट असतो एका पॉकेट ला,
म्हणजे मग दिवसाला तरी पाचशे सहाशे पगार
होय होय होय पाचशे सहाशे पगार पाडतात भरपूर पगार पाडतात. एकच काम असलं ना हातात बस ते काम त्याच्यामुळे त्यांना पगार पडतो होय.
करून सवय हुन जाती मग फास्ट यायला लागते नंतर.
होय आणि काम चेंज केल कि म पगार पडत नाही असं होत ना, शिवाय बट बटन प पूर्ण पीस तयार झाल्यानंतर बटन मारणारी मशी त्याच्यावरती लेडीज असते ती बटन मारते त्या पीस ला दुसरी अस ते काज करणारे ती काज करते धागा कटिंग करणारे अ हे असतात लेडीज असतात तो पिस पूर्ण त झाल्या नंतर तर दोन लोकांच्याकडे चेकिंगला जातो एक मॅडम असते लाईनमध्ये त्या चेक करतात दुसऱ्या एक मॅडम असतात त्या चेक करतात. परत सर असतात ते चेक करतात म त्याच्यानंतर तीच धागा कटिंग होऊन मग ह्याला येतो प्रेसिंग ला. त्याच्यानंतर मग पॅकिंगला अन त्याची डिलिव्हरी करतात. अस असते काम. तरी भरपूर लोकं लागतात गार्मेंट चालू करायच म्हण तर भरपूर लोकं लागतात.
हो होय की.
स्यांना काम भेटते आणि पगार परवडण्यासारखा भेटतो सगळ्यांना खरं त्रास पण खूप होतो ग हा
आमच्या इथं क नाही घरात पण म्हणजे शिवायला जातात बायकांना म्हणजे गमें जाऊ शकत नाही बाय घरातट म का्या म्हणजे कोण नसला झा तर आता पाहुणे वगैरे यच नाही गा
होय होय चालतेय चालतेय की जसं घरात शिवायला आणलं तरी हा चालतय त्याच्यात पण पगार पडतो खरं घरी कसं होतंय माहिितय का गं घरात राहिलं की आपली काहीतरी कामं घरातली आपण कंटिन्यू मशीन बसू शकत तस गारमेंट म गेल्यानंतर कस उटा होय काहीतरी काम निघलं कुठ मुलांच काहीतरी असतंय मम्मी हे दे मम्मी ते दे
हो क
आणि काहीतरी चालूच असते गण काही ना काही काम निघतातच घरातले शेजारची आली बोलत बसा होय कुणी पण पाहुणे येतात शेजरचे शेजरांना बोलता येत नाही ना जावा तुम्ही आम्ही काम करायला असं पण म्हणता येत नाही ना त्यांच्याशी दोन शब्द बोलायलाच पाहिजे आणि अस हेच म्हणजे असं बसूच वाटत नाही मग एकदा उठलं कि परत मशीनवर बसू वाटत नाही
हो
तस गार्मेंट मध्ये कस
आणि घरात कोण नाही आहे म्हणून हा घरात कोण नाही आहे म्हणून मग माणसं किंवा पर वगैरे हातने घेऊन खातात ख समोर असलं की मला स
होय होय होय होय मुद्दामच मग मम्मी हे दे मम्मी ते दे
ब
नाटकं चालूच होतात मग त्यांचे त्यापेक्षा ते कामाला गेलेलं परवडत आणि ला
आणि जरा चार बाग हा लाईट बिल पण येते घरात होय
हो लाइट बिल येतय घरात
आणि जरा चार बायकात गेल्यान तर माइंड फ्रेश पण होते तेवढंच सारखं किती घरात घरात घरात बसायचं हम्म अगं पण यावढं म्हणजे अ ह्याचे परिणाम पण वाईट असतील क लाईटशनमुळे
हो अगं भयानक म्हणजे काय ग कंटिन्यू तू एक एका जागी बसून रा क चार तास तुला कसं होतय बघ तस मशीनवर आम्ही कंटिन्यू बसून असतोय, सकाळी नऊ ला गेलो की दुपारी एक वाजेपर्यंत आधी मध्ये जर उठलो तर पाणी प्यायला वग वगैरे वॉशरूम ला नाहीतर नाहीच त्याच्यानंतर अर्धा तास जेवायला सुट्टी.
टंगळ मंगळ गेला तर गप्पा मारत बसला तर तुम्हाला आम्ही वरडणारच
ऐ नाय नाय टंगळ मंगळ करू देत नाहीत कॅमेरा असतात सगळीकडं. ऑफिसमध्येध्ये सरांचं लक्ष असते होय सगळीकडे कॅमेरे बसवलेले असतात प्रेसिंगच्या इथे कॅमेरा असतात अ परत चेकिंग करतात तीच तिथे कॅमेराे असतात परत काच बटन काच बटन मशीन तिथे कॅमेराे असतात लेडीज जिथं तयार करतात तिथं कॅमेरे असतात सगळे कॅमेर असतात आणि ऑफिसमध्ये सगळं सर बघत बसतात मॅडम बघत बसतात
आम्ही कधी बघितलेले ते गार्मेंट आम्ही लहान असताना मम्मी त तू आणि मम्मी तिथे जात नव्हता काय तेव्हा बघितल्याला हाय मी काहीतरी पाचवी सहावीला असेल त्यावेळी त्यावेळी
होय तू तू बघितलेलं हेस? आता खूप सुधारणा झाले मशिनी पण आता खूप छान आल्यात एकदम अशा धागा कटिंग आपोआप होतय त्या मशीनवर कॉम्प्युटर मशीन आल्यात आता.
अ हा.
होय भरपूर सुधारणा झाले पहिल्यापेक्षा. असं पाय ठेवलस की मशीन फास्ट पळतय होय. काम फास्ट होतय तसल्या मशीनवर.
हम्म हम्म.
मजा येते खरं तसल्या मशीनवर शिवायला पण परिणाम पण खूप बेकार असतात अ.
बर मग काय तर. कुठल्या पण गोष्टीचा अतिशोकपणा केल्यावर काय तर परिणाम होतातच तेजा. आपलं वाटतय पैशे मिळतय हे खरं ती
गप इकडं घालवायचं काय करायचं सांग आ ता कामाला तर जायलाच पाहिजे.
जायलाच पाहिजे होय.
आजकालचा जमाना कसाय दोघांनी कमवण्याचाय एकट्यानी पहिलं कसं होतं अ हे जेन्स लोकं कामाला जात होती लेडीज लोकं घरात बस त होते. आता तसं नाही ना ग. महागाई वाढली त्याच्यामुळं दोघांनी पण कमवायलाच लागतय. आर्थ म्हणजे नाईलाजचाय स्त्रीला बाहेर पडायलाच पाहिजे कमवण्यासाठी.
आणी त्याशिवाय पण कणी त्याशिवाय पण स्त्रिया धाडशी होत नाहीत किंवा त्यांना नॉलेज ये त नाही घरात बसून बसून नुसता अ ते चूल आणि मूल करण्यात काय अर्थ
लव हाय कि.
हा, मग त्या बाईची पण घरात काय किंमत राहत नाही बघ.
होय की नाही कोण किंमत देत. नवरा पण देत नाही तर.
तेच की मेनचं नवरा पण देत नाही आणि आपल्या हातात चार पैसे असले की आ पण स्वतःच काय तर करू शकतोय ग निदान स्वतःच स्वतःच तरी खर चं हा काडू शकतोयनी उगच प्रत्येक वेळी नवऱ्यापुढं हात पसरायचं मा दा हे द्या ते द्या दहावीस रुपयसाठी मग आपण कमवत नसलो दहावीस रुपयासाठी सुद्धा पसरायल लागेल त्याच्यापेक्षा आपण
आणि स्वतः कमवलेलं स्वतः कमवलेलं कस वाट त सांग एक भारीच फिलिंग असतं ना ते.
भारी फिलिंग असता आणि त्याच्यामुळं आपला आत्मविश्वास पण वाढतंय बघ आणि मग अ मग आणि आता कोणी एवढी बी एवढी काय मोठं नसत्यात सोड. निदान दहावी बारावी पर्यंत शिकलेली तर असतात सगळीजण त्यामुळं कोणतही का काम करू शकतात र आता. हम्म आणि आता भरपूर काम निघाल्यात. होय तेच कि. निदान काय जरी अभ्यासात जरी ढ असलं कनी तरी हे असं मग शिलाई हे ते त्यात तरी हुशार असतातचं गे.
अगं भरपूर लेडीज शिकलेले आहेत माहितिये का सोळावी सत रावी पंधरावी झालेल्या लेडीज आहेत मशीनवर काम करणाऱ्या त्याच्यात फायदा भरपूर आहे अगं आपण म्हणतो खरं गार्मेंटचं काम, भरपूर किती लोक ती लेडीज कमवतात लोकं कमवतात जेन्स लोकं पण कि ती पगार पाडतात माहितीये का मशीनवर? भरपूर होय ते ते शिकण्यासा
प्रेसिंगला प्रेसिंगला असतात का जे
जेन्स असतात ना प्रेसिंगला त्यांना पण कस अगावरतीच असतय एक पीस पेलं एक पीस केलं की दोन रुपये असं काहीतरी असतय वाटतं. ते पण भरपूर पगार पाडतात. त्यांना पण अस आणि जे हे असतात ना पॅकिंग वाले वगैरे त्यांना फिक्स पगार असतो मग आणि त्यांनाच तेवढा फिक्स पगार असतोय आणि जे झाडू वगैरे मारतात की नाही गार्मेंट स्वच्छ करतात. त्यांना एक फिक्स पगार असतो त्या मावश्या वगैरे असतात ना त्यांना. हा आणि बटन मशीन वर बसणारे त्यांना अंगावरतीच असतोय.
हम्म आता त्या मावश्या बीवश्या असतात त्यांना काय गरज असते काय सांग कामाला यायची. आता त्यांची पोरबाळ पण कमवत असणारच की.
होय तरी पण येतात त्या दोन दोन तीन टाईम एकदा सकाळी येऊन जातात एकदा दुपारी एकदा संध्याकाळी. आणि मधल्या वेळी त्यांनी दुसरे आनी काम घेतात.
हा मग ते खूप सोपत दुसऱ्या तुसऱ्यांनी गारमेंट करून ठेवलेलं असणार आहे हम्म.
मला तसचय. पाहिजेल तिथं काम करतात आणि पैसे कमवतात लोक त्याशिवाय चालतच नाही एवढी महागाई वाढली आहे.
पैसे मिळवन्याला महत्व आलंय आता पहिलचे लोक कस ह्या ते द्यायचं त्याच्या बधला ते हे द्यायचं आता त चालते पैशा पैसाच पाहिजे.
पैसा पाहिजे महागाईच तशी वाढली ग. काही चालतच नाही तर पैशाशिवाय. केवढी महागाई वाढली सांग एका महिन्यात पेट्रोलचे रेट केवढे केवढी वाढली.
हम्म
कुठल्या कुठे गेले एकाच महिन्यात वाढलेत ना.
होय होय होय
गॅस वाढला गॅसचा तर किती प्रॉब्लेम चालू आहे.
हम्म मकायतरी
ब्लॅकने तर टाकी आमच्या इथं कितीला भेटते डबल किंमत घेतात.
आता ब्लॅक न द्यायची पण सोय नाही या. नाही मिळत होती आधी पण म्हणजे इथ